हा बरी आहेस का?
हा बर आहे तू कशी आहेस?
मजेत मजेत का बोलतेस बाकी हो का? काम काय चालूच असतात आपल्या बायकांना काय काम कम असतात.
ते तर आहेच आहे
सकाळी डोळे उघडले क काम चालू बाकी काय समाजात तेच चाललंय ना आजकाल फक्त अमुक ठिकाणी हा
कामं कराव लागतात सगळी म्हणजे पुरुषांचं कसं आहे ते जॉबला जातात आणि जॉब करून येतात मला तर रोजच ऐकावं लागत. मी जॉब करून आलोय माझं हे दुःखतय माझं ते दुखतय. आणि म्हणजे ते सांगू शकतात. की मी जॉबवर जातो मी जॉब करतो पण आपण नाही बोलू शकत. आपणही रोजची कामं आपण सांगतो का की मला रोज स्वयंपाक करावाच लागतो मला रोज कपडे धुवावंच लागतं. मला रोज बाळाकडे बघावंच लागतं असं आपण नाही सांगत. आपण म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण सांगितलं तरी ते आपल्याला चुकणारच नाहीय.
नाही अगदी अगदी म्हणजे ते बोलतात ना ती म्हणय ना बिन पगारी फुल अधिकारी तस आपल्याला पगार तर काय भेटत नाही. पण अगदी चोवीस तास गुणिले सात दिवस आपलं चालूच असत काम पण त्याच हा. म्हणजे एक एक दिवस आराम म्हणून खण
हम् आयुष्यातले सगळेच दिवस पुढचे
हो एक एकदा का शुभमंगाल सावधान झालं की झालं मग तम्
मग ते सावधानच असतं ना सावध व्हायचं असतंता सावध व्हा. आणि रोज सकाळी लवकर उठार
हो मग काय दिवसभर आपली काम चालूच करा. हे करा कारण की सगळीकडेच ते आहे फक्त काय असं नाही की आपले इथे म्हणजे पुरुषाला जास्त प्राधान्य दिलं जातं स्त्रियांपेक्षा कारण की स्त्रीचं कसं अस. स्त्री बोलून दाखवत नाही किंवा तिचं काय तिला कोणी विचारत पण नाही कि तुझं म्हणजे काय तुझ्या मनात काय आहे किंवा तुला काय हवं आहे तुझी तुला? मोकळी जागा हवी आहे मोकळा वेळ हवा असं कोण विचारत. नाही ना हॅलो. येतोय का ग आवाज हॅलो आवाज येतय तुला हॅलो हॅलो ह